हॅलो!
हॅलो हा काय ताई काय चाललंय हॅलो! हॅलो आवाज येतोय? हॅलो हा आवाज येतोय? हो येतो, येतो तुम्हाला येतोय ना, काय चाललंय बाकी.
बाकी काय नाही मजेत
मजे चालूय काय नाही माझं पण. हूं काय नाही हेच पावसाचं नाही जेवण आता नात आली शाळे तून तेव्हाच करतो, थोडस ब्रेकफास्ट होऊन जातं ना.
अच्छा म्हणजे बिझी शेड्यूल असतं, मुलांमध्ये टाइम
हा वेळ कळतच नाही हो, स म्हणजे असं वाटत की अजून दोन, तीन तास, एक्स्ट्रा पाहिजे होते आपलं घरातल मुलांमध्ये मग त्याच्यामुळे तेच होऊन जातं.
सकाळ कशी होती, रात्र कशी होती, ते मुलांमध्ये तर अजिबात समजत नाही हो.
नाही बिलकुल नाही म्हणजे, फक्त असं इकडे येतो इकडे जात तो दिवस अस होऊन जात, किंवा रात्रीचे दहा साडे दहा वाजून जातत ते कळतच नाही त्यां
म आणि सकाळ झाली की बाई न तेच स्टे न भाजी काय करायची दुपार झाली का संध्याकाळी चार वाजले, चाहा घेतला तर लगेच म्हणायचं
लागेच स्वयंपाकच सध्याकाळ च ते आदल्या रात्री जेवण केलं का, परत लगेच सकाळचं टेन्शन
आणि कस होऊन जात, मुलं घरात असले का मुलांना चांगलं लागतं वेगळं लागत.
हो हो तेच ना काय दया असं त्यांना ना वेगवेगळं परत अ मग त्यात हे दे अजून मग आयानी नाही म्हटलं म आपल्याकडे माझ्याकडे ये ये करतात ते म यो मग आ आजी तरी देईल अस आपण मग, आपण मग. ते उगाच शिस्त बिघडते म्हणून शांतच बसावं लागतं मंग थोडंस समजून उमजून हे कर आत्ता भाजी पोळी खाऊन घे, मग तुला झोपेतून उठल्यावर करून ते म थोडस हे होऊन जात तेच हे ना आपल्या सगळ असं ब्यांल सगळ्यांमध्ये हे करून ठेवावं लागतं ना हम तेच ना एक त ते परत आता सध्या हे पावसामुळे पण भाज्या पण असं म्हणजे चव नाही देत.
पाऊस आहे तुमच्या इकडे?
उन्हा नाही ना पाऊस नाही आणि हे उन्हामुळे भाज्यांना पण चव नाही भाजीपाला पण आणला तरी चव देत नाही. जेवण तर करावसंच वाटत नाही ऍक्च्युली एवढं गरम होत
गर याहो पण हं ना म्हणजे मागच्या वर्षीच्या मानाने या वर्षी
ह हॅलो हॅलो!
आवाज येतोय? मागच्या वर्षी पाऊस पण खूप लवकर आला होता.
हो एक महिना आधीच ना जवळपास.
आता बघाना आजची बावीस तारीख येऊन गेली तरी पावसाचा काहीच पत्ता नाही.
सगच सगळाच प्रॉब्लेम येईल ना पुढे म्हणजे शेतकऱ्यांना पाणी पाण्यासाठी सगळंच ते बोरिंगच पाणी खराब झाले ते प पोटाचे प्रॉब्लेम सुरू होतात. एकही टेन्शन नाहीे हॊ हो तेच नाही यायला पाहिजे तो थोडासा कारण वेळेवर पीक आले तर उत पण नाही चांगलं येतं ना? पाऊस आला वेळेवर तर वेळेवर पेरलं गेलं सगळ टेन्शन असतं मग आपल्याला इथे तो परिणाम होतोच नाही म्हटलं तर तरी इनडायरेक्टली भाज्या महाग होतात सगळंत महाग होऊन जात मिळत नाही
खरंच आहे आणि ते भाज्या महागाच्या आणून सुद्धा आपल्याला तेच चव नाही आजू जात किती तेल मट लावा किती चांगलं करा अ आणि गरमी पण इतकी नव अजून
ते पन गरमीमुळे ना ते जेवण पण जात नाही ऍक्च्युली आणि त्यातन चव नाही लागतं काही करा छान करा कोणत्या भीत वेगवेगळ्या पद्धतीने करा खावं असं पण नाही वाटतं आणि आपणच नाही खाल्लं तर मग परत आहेच.
मग आणि का दवाखान्यात जायचं पण सुखाचं नाही नाव आता आता साधा सर्दी खोकला झाला तरी दोन हजार रुपये देऊन याची दवाखान्यात
बापरे ते तर खूप टेन्शन झालंय सगळं म्हणजे सगळं आप म्हणजे बिझनेसच होऊन गेलाय हो
आणि बघा ना तुम्ही म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगता ना सर्दी खोकला झाला तर डॉक्टरांकडे साध्या जरी गेलो दीडशे दोनशे रुपये फी साध्या डॉक्टरांची आता हो साध आणि त्यामुळे मेडि
बरंच
हो आणि मेडिसन देणार त्या इतक्या भारीतल्या सातशे आठशेच्या म्हणजे ते हजार रुपये सर्दी खोकल्याला घालवायचे
हा.
आणि मुळात बरं नाही वाटलं का परत दिवशी जायचं तिसऱ्या दिवशी हा टेस्ट टेस्ट तर ना कुठली साधी टेस्ट नाहीस
साधे टेस्ट हा हजाराच्या पुढच्या साध शुगर टेस्ट सुद्धा हजारच्या वरच आहे.
म मग मी ते सांगते ना आणि आजकाल आहे ना म्हणजे असं आजार पण असे वाटले कशातून काय होईल काही सांगता
आहो आता डायरिया सुद्धा व्हायरल झालाय बघा बर
ब खरं हो
म्हणजे आता एकाला जुलाब झाले की लगेच दुसऱ्याला म्हणजे ते सुद्धा व्हायरल होऊन गेलं आता म्हणजे मग जगायचं कस माणसाने पण तेच कळतं नाही आणि आजारी माणसाची सेवा कणी करायची सगळेच आता डायरियाला पूर्वी ज्याला जुलाब झाले त्याला त्रास व्हायचा आता त्याच्या आजूबाजूच्याना नाही
हो मगी तेच ना म्हणजे डायरीला झाला तर ते वासानी संसर्ग जनना गेल्यासारखं झालं तो आता
घरातल्या सगळ्यांना ला आधी तेच ना आधी कधीच नाही फार फार तर सर्दीच वगैरे व्हायचं
हा सर्दीच ठीक आहे आपण खोकला शिंकल्यानंतर आपले जातात विषाणू म्हटल्या त्याात हवतून तर ते होऊ शकतात डायरिया कुठून
डायरिया कुठून होतो म्हणजे व्हायरल डायरिया म्हंटलं म्हणजे माझं तर भाऊ डॉक्टर आहे.. म्हण याला व्हायरल डायरिया म्हणत म्हंटलं हे काय नवीन अजून व्हायरल म्हणजे.. हो म्हणे आता सगळंच नवीन झालंय म्हणे विचारायचंच नाही. एक काळ होता म्हणजे सर्दी खोकला म्हणजे एकदम साधा आजार धरला जायचा. आणि करोना पासून तर ते पण..
आणि कोरोना झाल्यानंतर प्रत्येकाची इम्युनिटीचं कमी...
खूप खूप कमी झालीय आणि ऍक्च्युली हाय ना... असं वाटतय ते करोनाच्या का याच्यामुळे ना.. हार्ट अटॅकचं प्रमाण पण खूप
आणि म्हणजे ज्याला कोरोना होऊन गेला होता ना, त्यांनी तें इंजेकशन घेतली घेतली ना त्यांना पन खूप साईड इफेक्ट हाय ओ.
हो त्यां ना मग टेम्पररी शुगरचे प्रॉब्लेम झाले.
शुगरचे झाले काही काहीना पॅरालिसिस अटक...
हो हार्ट अटॅक सगळंच ह तेच. त्याच्यामुळे ते म्हणजे ते काय म्हणजे कठीणच होऊन गेलंय किती काळजी घ्यायची की तरी आपण जेवढं जमलं तेवढं का पाण्यातून पसरत.. म्हणून आपण एवढी मागडी मागडी प्युरिफायर लावा हे करा ते करा.
पण पण किती लोकांच वाईट काय काहीचे किती घरात.. तें करते माणूस गेले, खूप वाईट हाय ओ तें त्या वेलची परिस्थिती ना एका खूप अजून र्यंत लोक त्याच्या
नाहीच ना म्हणजे आमच्या तर घरातच झालं. जिजाजी आणि बहिणीचा मुलगा अडीच महिन्याच्या अंतराने.. बायको पाच सहा वर्षाची मुलगी होती आणि सेकंड टाइम प्रेग्नेंट...
वापरे खूप वाईट झालेयार.
झालं म्हणजे त्याला तर आम्ही ना... मुंबईत सव्वा महिना ठेवलं तिथून मुंबईला नेलं. पूर्ण ऑ ऑर्गन डॅमेज होऊन गले होते म्हणजे इलिटरली बघा त्यांनी रेमदि शिवर देताना शुगर चेक करायला हवी होती. आणि त्याला ऍक्च्युली शुगरच हे होत ना. ते त्याच्यामुळे त्याचे डायरेक्ट डे ्ही जे ऑर्गन आम्ही लिटरली म्हणजे रोजचा एक लाख काउंटरला ठेवायचं.
मग पैसापरी पैसा जाऊन व्यक्ती हाताला नाही ना ओ.
ते इतकं वाईट झालं ना त्याच्यामुळे म्हणजे आम्ही तर अजून त्याच शॉकमध्ये म्हणजेथ आला तर म्हणे बहिणीच म्हणजे एवढं.. मुलासारखं हे केलेलं होत झालं खूप वाईट म्हणजे तो काळ आहे ना खूप ते माझ्या बहिणीचं घर बघितलं का पूर्ण सुनं होऊन गेल. मग खूप खूप लोकांना नुकसान वाईट झालं आणि चांगला
दुसर हे करतो पण आपल्या घरात सुद्धा या अस परिस्थिती म्हटल्यावर ती.
मग तेच बघितलं ना तेव्हापासून... म्हणे आम्ही लिटरली त्या काळात तर सगळे अक्सर म्हणजे महिना दीड महिना म्हणजे ते जी ज्याची तर लगेच गेले ते. दिलं रेमडसिवीर आणि डायरेक्ट आटॅक आला त्याना. अ म्हणजे जी जा जींचं वय होतं पन्नास पंच
काहीच तरी पण नाही नाय.
तो बहिणीचा त्याच बहिणीचा मुलगा
हा.
तो पस
बाप रे एका घरात दोन वाईट घट
एका घरात. आणि दोन अडीच महिन्याच्या अंतरातचत ते तर त्याच्यातून तर आम्ही अजूनही निघत म्हणजे लिटरली असं वाटत का नाही असं नको व्हायला ठीक की जीजाजींचं झालं त्यांचा संसार झालेला होता पण ते मुलाच्या बाप तिथे ना खूप आम्ही अजूनही शॉकच होतो म्हणजे त्या सुने र बघितलं ना सून पण जाऊबाईच्या भावाची मुलगी आणि माझ्या मुली पेक्ष्या एकच वर्षा मोठी म्हणजे इतक, त्याच्याकडे बघून वाईट वाटत ती लहान मुलगी तर एवढी शॉक मध्ये गेलेली ना ती अजूनही आई आहे ना असं दोन मिनिटही सोडत नाही डॅडी चालले गेले. तसच तू पण मला सोडून जाशेील म्हणून. तो जो मनावर परिणाम झाला कारण ती हा तीन चार वर्षाची होती ना. कळायचं ना तिला म्हणजे ती लिटरली असं म्हणजे ती इतकं ज्यांच्या घरात झालंय ना त्यांनाच माहित किती किती प्रॉब्लेम काय काही घर सुर मग मुलगा झाला तो मुलगा झाला तर त्याेव्हा, नेणं त्या करोना लक्षात आलं ना तर मुलाच्या पण हार्ट ला होले हाय. हार्टच ऑपरेशन करायला गेले तर तो मुलगा आहे ना लिटरली मेंदू च ते फिट आल्यासारखं व्हाईला लागला तर तो चालतही नाही. काही नाही आजून, तीन वर्षाचा तीन वर्षाचा म्हणजे आता चार वर्ष चा झाला. म्हणजे एकालाच एवढ दुःख आणि त्या मु तकडे बघून इतकी छान एवढी छान स्वभावाची होती ना तसून बाई हा. मग हो नवरा आहे हां मग. म तेसकर म तेस. तर काय ते म्हणजे इतकं वाईट झालं ना ते आमच्या घरातच झालं म्हणून आम्ही म्हणजे असे. सगळे स्टॉकमध्ये द गेलो होतो त्या वेळेस. हम्म तेच ना हम्म चालेल चालेल मला पण फोन आहे. म्हट चालेलं ताई हो हो चालेल चालेल बोलूया ओके.